हॅलो हा काय करायलाय जेवला
होय जेवल की तुमचं झालं जेवण
हा झालं बघा जेवण
हो
आणि काय
काय चालू आहे जेवले भांडी घातलाे काल कधी पोर्ट
अ काल कायत साडे आज सकाळी साडे सहा वाजता
सकाळी काय ह हां जर झाली व्यवस्थित प्रवासात
हा झालं काय झोप लागलं नाही मला
हो
नाही झा झोप लागली
होय हा हा हां चालते सिंगल सीट घ कला तर ना
हो हो सिंगलच सीट होतं
हो
आता असंच लोळत हे करत आलं म्हणजे हे होतंय खरं निवांत होतय एसी तेन होतं निवांत होतं ह
होय हां हां मग प्रवासात काही त्रास तर नाही
नाही नाही तुमच जरा रेसिपी सांगा की पनीर घरी बनवत त्याचा
पनीर
हा घरी बनवता त्याच रेसिपी मिळाली जरा म्हणजे, तुमचं मशनरी आहे त जरा सांगा की.
अ पनीर बनवायची काय पनीरची भाजी तयार करायची ते-
मला पनीर बनवता ते तुम्ही त्याच मला सांगा रेसिपी.
अस काय हा हा दूध जास्त फॅटचं दूध लागतंय पनीरला.
हां
अ जास्त म्हणजे कमी फॅटच्या दुधात पण होतंय पण. एवडीही पडत नाही जास्त पनीर पडत नाही मग म्हशीचं दूध चांगलं गायचं दुधाचं पण होतंही चांगलं पण म्हशीचं दूध असलं की बरं.
बरं असत हा जर घट पण असते हा?
दूध शंभर अंश सेल्सिअस ला तापवायचं.
हं
आणि एक थोडा वेळ ढवळत राहायचं आणि मग त्याचं तापमान अने- कमी आणायचं
हा.
दुधाचं एकसत्तर पंच्याहत्तर ला आणायचं.
हां.
आणि मग त्यात आपण सायट्रिक ॲसिड त्याच मिश्रण सायट्रिक सिडच मिश्रण बनवा लागते पाण्यात घालून फॅब्रिक असेल ते ते घालायचं.
हां.
त्याच सायट्रिक सिडचं पण प्रमाण असते एवढ्या प्रमाणला एवढ्या पाण्यात एवढं प्रमाण घालून ते साहित्य हे असतय.
हा म्हणजे जेवढ्या लिटर म्हशीचं दूध असत त्या पद्धतीनं त्याच. जे लिमिट असते म्हणजे एक पाच लिटर किंवा एक दहा लिटर काय एक लिटर बर करायचं असलं तर मग त्याला तेवढ्यात किती?
होय. अगदी झिरो पॉईंट अगदी तुम्ही दहा किंवा काय असं काहीतरी हे आहे. त्याचं प्रमाण आहे कमी हच्यात घालायला लागतं होय हो तेवढंच घालायला लागतंय. ते घालायचं आणि दूध मग ढवळत राहायचं.
हा.
एक थोड्या वेळान कलर त्याचा बदलतोय पाणी बाजूला होतोय.
हा.
आणि घट्ट पण दुधाला यायला चालू होतय. म्हणजे ते दूध फाटल्यानंतर घट्ट बाजूला होतय आणि पाणी बाजूला बाजूला व्हायलतय. चालू होतय.
हा -हा -हा.
मग ते झालं की ते तापवायचं थांबवायचं.
हा.
उतरायचं भांड आणि आपण गाळून घ्यायचं पाणी वेगळं करायचं त्यातलं
हम्म.
न ते पनीर वरती भांड्या जे तुम्ही कापडात गाळायचं कापडात जे राहतं ते पनीर. ते तुम्ही? घट्ट अगदी चो हे करून करून काढायचं पिळून पिळून घट्ट.
हा. म्हणजे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि घट्ट असं गोळा करायचा.
ह घट्ट गोळा करायचा ते मग साचा असा तर साच्यात आमचा साचा आहे साच्यात हताम्ी घालतो आणि वरणं मग त्याला वजन ठेवतो भरपूर
हा ह हा हा.
ते वजन ठेवून एक थोड्या वेळासाठी दाब प्रेशरखाली ठेवायचं तस ह मग ते थोड्या वेळानंतर काढायचं आणि मग आपल्याला हव्याच्या साईजमध्ये कट करायचं. प पॅकिंग करायचं. आणि मग ए र डी फ्रीजलाच ठेवायला लागते तयार झाल्यानंतर साध्या फ्रीजला चालत नाही ठेवायला बनून जाली कितीी फ्रंद एक नाही. आणि तयार झाल्यावर तीन महिनेपर्यंत तिकते पनीर
टिकते.
तीन महिन्यापर्यंत ते पण फ्रीजला हां फ्रीजला व्यवस्थित ठेवला तर त्याच्या पुुढून आहे मग ते
हा आम्ही काय घरी घरी करण्यापुरतंच विचार आणले. असं जेवढं तेवढंच थोडं दुधाचं करायचं म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला रेसिपी विचार-
ताना हा आम्ही ह्याच्यात कारखान्यात बनवतो म्हणताना असं हे सांगितलं. घरात म लिंबू पिळून सुद्धा आपण करू शकतोय.
हा तेच त्याच्यासाठीच माहिती घेतलो मी-
हा घर मग लिंबू- पिळायच अगदी उकळवायचं तू दूध ढवळत राहायचं जरा आणि मग गॅस बंद करायचा आणि एक अगदीच कोमट झाल्यानंतर मग हे अगदी शंभर वरन कमी आलं क नाही टेम्परेचर. अगदी पण त्याला गार होऊ दयचं नाही एक थोड्या वेळ नर पाच मिनटंतर. आपण गॅस बंद केल्यावर पाच मिनटानंतर मध्ये त्यात लिंबू पिऊून मग ते फाडायचं. आपण ण ढवळ खरं एकसारखं घ्यायला लागतेय लिंबू.
हा लिंबू पिळल्यावर ढवळायला लागतंय.
होय हो ते हेवायला फुटायला पाहिजे नाही ते दूध. लिंबू पिळत पिळत खुटायला लागते म्हणताना ते ढवळक राहायला लागते.
हा हां
मग कापडात बांधायचं आपण केवढं पाहिजे थोडं. मग काय आपण रसगुल्ले बनवायचे रसगुल्ले किंवा पनीर पण वापर वापरणार असलं तर पनीरला.
हां
असं पण वापरू शकतो.
रसगुल्ले पण तयार होतात त्याचे.
होय होय रसगुल्ले पण तयार होतात की.
हां
गोल हे करायचे आणि पाण्यात उकळत्या पाण्यात ताकायच तला
हां
आणि मग नंतर उकळत पाण्यातनं काढून पाकात टाकायचं
पाकात टाकायचं.
हम्म
बरं बघून ट्राय करतो घ्या तुम्ही सांगित कल्या पद्धतीन त्या जरा ट्राय करतो.
हा हा हां
हां
आणि काय सगळं आवरला.
होय होय आवरली जेवणात झाले आता.
हा हां
अनेक दुपारी झोप
नाही दुपारी झोपत.
अ
जरा दुपारी झोपली की ज रात्री झोप लागत नाही.
ह हां
अगं जरा लोहळ्यासारखं करायचं नाही तर जर फोनवर र कॉलवर
हो हो हो हां हां हां.
आणि काय?
काय चालू आहे रोज आ घर शांत झाले.
शातवला म्हणचा.
अर्चना प नाही
हा अर्चना पणय
हो तुम्ही दोघीच जांगा करणारा नाही झाल्या आणि पिल्लीला पण मागाचीच होो ना
हा
घर शांत हो चुके आण कायच फिरायला पुुठे जाणार आहे की नाही
फिरायला नाही बघया की तिचं जरा ते ह्याच पण ते कोर्स हा जाऊन येते नाही वेळ होत तिला यायला
हो
हा ते सकाळी दहा ला जाते एक वाजताय
हा हा
ह
बरं
मग ते हेच हा
ह आणि काय आणि क
ठव काय स सात मिन नाही नाही राहू दे राह जरा असं बवा थोड
हो हो चालत चालत आणि कशाची आणि कशाची तर रेसिपी सांगा तुम्ही
हा रेसिपी सांगू कशाच कशाच पाहिजे तुम्हाला
लोणच्याची रेसिपी सांगा
लोचाच हा आंब्याचं काय ह्याच
हा आंब्याच चालतय आंब्याच सांग
बर बर आंब्याच नाहीतरी एक पंचवीस आंबे घ्यायचे पंचवीस आंब्याला मोरी ालणे तरी एक दहा बार घ्यायचं आणि साखर एक किलो घ्यायचं मीठ अर्धा किलो घ्यायचं आणि ह्याच रामबंधूचा केपरेचा मसाला घ्यायचा पंचवीस आंब्याला एक पाकिट घ्यायचं रे हा आणि मौवरी डाळ दहा बार घ्यायचं ते पण जरा कोमट करायचं ते स्वच्छ निवडून त्याला जर मिक्सरला मोठ तो ओबड धोबड बारीक करून घ्यायच आणि ते अ झाल्यानंतर बाजूला ठेवायचं पहिला आंबे सगळं चिरून ठेवायचे पहिल्या दिवशी आणि रात्री हळद आणि मीठ घालून ठेवायचं पाणी गळायला म सकाळी नाही तर त्याच पाणी गळलं की बघायचं सगळं पाणी गळेल ते बाजूला काढायचं फोडी घ्यायच्या. आणि जरा तेल ठेवायचं तेल ठेवून त्याच्यात नाहीतरी अ हेच मिर लवंग हिंगडी भारी जरा हिंगडी ठेवायच जर जमलं तर शेंग तेल वापरलं तरी पण चालते. फोडणीला हा आणि हे करायचं. त्याच्यात सगळं एकदम तेल कडवायचं आणि त्याच्यात ते टाकायचं आणि गॅस बंद करायच गॅस बंद करायच जर अस मौरी डाळ. हा बुक्का आणि मौरी डाळ मग मौरीला आजार घालून खालवर हलवायचं आणि बुक्का घालायचं ते पण खालवर हलवायचं. ते मसाला आहे ते पण ते फोडीवर टाकायचं मसाला
हा म्हणजे ते फोर्टस घालायचं नाही.
हा फोडणीत नाही घालायचं ते कारण ते फोडणीत घातलं की कर्पूर म्हणजे ते पहिलाच त्यानी भाजून तयार केलेलं असत मग ते फोडणीत नाही घालायचं मग ते फोडीवर घालायच. मग साखर पण फोडीवर टाकायचं ते ग कडईतलं सगळं गार करायला बाजूला ठ हच्याे म वाप ले. ते हा मसाला नाहीतरी त्याच्यावर टाकायचं. साकर घालायचं फोडीवर परत मीठ घालायचं. अर्धा किलो मिठातलं पण एक वाटी पहिला लावळायला ते घे. केलेलं असते आणि बाकीच राहि त्याच्यात कालवायच आणि ते कालवल्यानंतर थंडार. झाल्यानंतर ते कडईतल्या नाही तरर त्या लोणच्यावर रस म्हणजे ते घालायचं गार झाल्यानंतर फोडीवर घालायचं आणि ते हलवायचं हलवून नाही तरर चमचान बर्लीत भरायचं.
हा हां. मग किती दिवसात ते खायलाच आहे होतं लोणचं.
आ.
मूर्त किती दिसात
मूर्त आहे ते तुम्हाला करकीत पाहिजे की लगे दोन तीन दिवसात चालू केलं तरी पण चालतंय मोरायला पाहिजे म्हटलं अस तर एक महिनाभर पण तर लागतय.
हो काय मग तिर् किती दिवस टिकत ते लंच हो वर्षभर टिकत का?
हा वर्षभर तिकते एक एक दोन दोन वर्ष पण जातय लोनच्याला काही सुद्धा होत.
पक द ह. करून बघूया लोंचाची रेसिपी हा हॅलो.
आ. हा दहा दहा मिनिटं झाल्यात काय बघ बा. हा.
चालतं. हॅलो.
दाखवत नाही का ठेू काय?
हा हा चालत.
हा हा करा करा चा नाही चालत. ते आ तेजूकाकीला सगाय पाहिजे म्हजे म विचारले ते दहा मिनिटच कॉल बोलायचं म्हणजे तुला फरक काम् तसं. वे बोलायला मिळत नाही मग माग दोन मिनटचं तनट ॉल करायला ला झा बोल दोन मिनट
तसल्या व अर्च बघायला.